हॅलो! नमस्कार मजेत आहात, तुम्ही कसे आहात?
मी पण मजेत, मी तुम्हाला आज व्यसन मुक्ती म्हणजे काय या विषयावर तुम्हाला मी.. थोडीशी माहिती देणार आहे. व्यसनमुक्ती म्हणजे ना कोणत्याही प्रकारचे आम्ली पदार्थ म्हणजे दारू, तंबाखू, ड्रग आणि मानसिक आणि शारीरिक क.. गुलामगिरी तुन स्वतःला मुक्त करणे म्हणजे असंय. म्हणजे या सर्व गोष्टीला ता.. ता.. आपलं कस चांरलंव रा.. राहायला पाहिजे याची गोष्ट ही म्हणजे केवळ आहे ना एक सोयबधण्याची प्रक्रिया नसून आणि निरोगी आणि सन्मानकारक आयुष्य जगण्याची एक नवीन सुरुवात आहे.
बरोबर आपण.. व्यसनमुक्त हे करायला पाहिजे कार.. ण अ.. म्हणजे आपण आज आता म्हणजे.. ह्या विषयावर व्यसनमुक्ती एवढी गंदगी झाले ना कारण व्यसन मुक्ती ती हा आपल्या जन समाजासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे कारण आज अनेक लोक दारू सिगारेट, तंबाकू, गुटका म्हणजे मावा आणि इतर नशेचे पदार्थांचा आहार करीत आहे. तो.. म्हणजे आपण व्यसन म्हणजे एखाद्या पदार्थाचे किंवा सवयची इतकी सवय लागणे कि त्या गोष्टी शिवाय व्यक्तीला राहणे कठीण वाटते टे
हो, वेसना वेसना भीतीचे ना खूप मुख्य कारण आहे म्हणजे माणूस आहे ना व्यसनाच्या आहारी का जातो आणि त्यांची प्रमुख कारणे काय मी तुम्हाला आज सांगणार म्हणजे मानसिक ताण तणाव नोकरी व्यवसाय किंवा कौटुंबिक वादातून येणाऱ्या नैरश्य कमी करण्यासाठी लोक व्यसनाचा आधार घेतात. पण तसं नसतं व्यसनाच्या आधार घेण्यापेक्षा दुसरं काही चांगला मार्ग काढायचा त्यात काही दुसरा मार्ग नि निघेलं ना आपलं.. आपलं आयुष्य ही वाया जाणार नाही आणि वाईट संगत म्हणजे मित्र परिवाराच्या दबामुळे ना किंवा.. किंवा अ.. फॅशन म्हणून सुरुवातीचा व्यसन केला जातो. पण फॅशन म.. म्हणून व्यसन केल्याने आपली जिंदगी बरवादू शकते आणि व्यसन ही चांगली गोष्ट नसते. कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे घरात लहानपणापासून मोठ्या लोकांना व्यसन करताना पहिल्यामुळ मुलांनी मुलांना त्याची सवय लागते म्हणजे जर आपल्या घरात कोणीही मोठ व्यक्ती व्यसन करत असेल तर तेच बघून अ.. ते छोट मुलं वी.. शिकतात म्हणून घरातही असे लोक असं वागू नये असं माझे म्हन अ.. आणि अन्य अज्ञनामुळे म्हणजे अंमली पदार्थाचा तात्पुर त्या नंदा मागील गंभीर दुष्परिणामाचे जानी.. व नसणे. म्हणजे.. त्या.. च दुश परिणाम काही होऊ शकतो हे त्यांना कळत नाही हे बाकीचे लोक असे करतात.
हो आणि दारू प्यायल्यामुळे म्हणजे आपले खूप जणांचे ॲक्सिडंट होतात म्हणजे त्याच्या मधे ते आपल कुटुंब.. कुटुंब यांना यांना पण त्रास होतो. आपल्या ही आपल्यालाही त्रास होतो. आणि.. म्हणजे खूप सारे लोक आता हे ना व्यसन करतात म्हणजे कोणी केलं का त्याच्या मागे जाऊन.. त्यांना पण तशी सवय लागते पण हे बंद करायला पाहिजे.
हो... वेसनामुळे केवळ एका व्यक्तीचं नाही तर संपुर्ण कुटुंबाचं नुकसान होतं नुकसान म्हणजे बघा. शारीरिक आजार अ... एकृत म्हणजे लिव्हर खराब होणे कर्करोग म्हणजे कॅनसर, हृदय विकार कार आ... णि नपुसंकत्व यासारखे गंभीर आजार पण होऊन शकतात. म्हणजे ना व्यसन ही घाण गोष्ट आहे ना की पूर्ण परिवारालाही संपवून टाकतं म्हणजे मानसिकता म्हणजे स्मरणशक्ती का.. कमकुवत होणे. चिडचिड वाढणे भ्रम होणे आणि आत्महत्येचा पण विचार येतो. आर्थिक नुकसान आहेना उत्पन्नाचा मोठा हिसा व्यसनावरना खर्च झाल्यामुळे ना कुटुंब कर्जबाजारीही होऊ शकतता, आज कोण काही असे लोक आहे जे.. कर्ज करून, आपली पूर्ण हौस पूर्ण करतय पण तसं नसतं. सामाजिक प्रतिष्ठा म्हणे समाजात मानस.. मासन मोजाना ना आपलं हानी घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढतात, जेवढी आपण समाजात आपण जेवढी आपली काही हिन इज्जत कमवलेली असते ना व्यसन सगळं नष्ट करून टाकत. तो.. आणि त्या व्यक्ती सोबत नाही पूर्ण कुटुंबाची पूर्ण कुटुंबाच मान -सन्मानाची गोष्ट असते ती.
ह आणि अगदी बरोबर कारण व्यसन फ... म्हणजे एखाद पदार्थाची किंवा सवयची इतकी सवय लागणे की त्या गोष्टी शिवाय व्यक्तीला राहणे कठीण वाटते. आणि सुरुवातीला अनेक जण मजाक म्हणून किंवा मित्राच्या आग्रहामुळे व्यसन करू शक करून घेतात नंतर ते.. त्यांची सवय कधी गंभीर व्यस... म्हणजे व्यस.. व्यस.. व्यसना बदल ते ही समजत नाही पण काही लोक तणाव चिंता हे समस्यामुळे ही ड्रिंक वगैरे करतात पण कोणत्याही कारण असले तरी व्यवसायांना परिणाम व्यक्तीच्या शरीरावर मनावर आणि कुटुंबावर खरच होतो, नी सर्वात मोठे नुकसान आरोग्याचे होते.
हो आणि व्यसन एका दिवसात सुटत नाही. तरना खूप काही कराव लागतं म्हणे बघा स्वकृती म्हणजे एक्सेप्टन्स रुग्णांनी स्वतःला व्यसन जले आहे आणि येथून याची गरज आहे हे मान्य तेव्हाच त्याचं व्यसन सुटत. नार आणि अ... डे.. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे ना डॉक्टरांचे दे.. देखरेखी खाली ना शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन बाहेर का.. अ.. काढले ना तर ते वेसनमुक्त होतात. आणि औषधोपचार म्हणजे मेडिकेशन, वेसन सोडताना होणार त्रास म्हणजे विथड्रॉल. ज्याला म्हणतात ना आपण.. कमी करण्यासाठी ना औषधी देणे म्हणजे खूप काही औषधी घ्यावे लागतील. घ्यावे लागतील त्याच्यामुळे तुमचा खर्च वाढतो ना आणि सम... समुपदेश म्हणजे काउनसिलिंग म्हणजे रुग्णाचे मन धैर्य वाढवण्यासाठी व्यक्तींना मनोउपचारात तज्ञधार हे ना फि देणे म्हणजे अ.. त्या रुग्णालय ना खूप कॉन्फिडन्स वाढवणे की तू हे सर्व करून घेशील आणि मुक्त होशील असं करून. आणि पुनर्वसन म्हणजे रिहॅबिलिटेशन रुग्णाला हाय ना पु.. पु.. पुन्हा त्यांना समाजात सन्मानाचा जगण्यासाठी कौशल्य शिकवावेत शिक शिकवतात, म्हणे ज्याला ज्या.. तो ज.. त्या व्यक्तीने जो मान सम्मान गमवला.. गमवला असताना तो अजून नवीन कसं काय त्याला भेटणार, हे सगळं फर्स्ट त्याला शिकवले जातील.
सारे लोक चांगले होऊन मडीत सीन वगैरे घेऊन.. अ.. तरीही तसे करतात पण त्यांना... त्यांना म्हणजे कुटुंबांनीच त्यांना साथ द्यायला पाहिजे कारण त्यांना हे जे सवय लागलेली असते ना तर ती कशी मोडावी ही कुटुं म्हणजे कुटुंबाने पण त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि जर काही वेसन करतात आणि च्या म्हणजे सोन्यासाठी तेनी मेडिसीन वगैरे घेतात पण परत त्यांना
सोडवण्यासाठी ना घरगुती व्याह व्यावहारिक उपाय पण खूप असत बघा पक्का निर्धार म्हणजे मी आजपासून व्यसन करणार नाही हा अंतर्गन चे ना सर्वात सर्वात महत्वाचं जे व्यक्ती व्यसन करतो आणि त्याला ज सोडायचं असेल त्यानी हे त्याचं म्हणण ते करणं केलंच पाहिजे की मी आजपासून हे करणार नाही तर त्याचा तो उपयोग होईल आणि जे रोज सकाळी व्यायाम योगासन आणि मेडिटेशन केल्याने नं मन शांत राहते इच्छाशक्ती पण वाढते ना आरावर नि ण म्हणजे शरीरातील ताकद वाढवण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा आणि नव आवडी निवडी जव्हा म्हणजे एका वेळ संगीत वाचन आणि खेळामध्ये मन रमवले ना तर नक्कीच होतं. आणि वातावरणात वातावरणात बदल म्हणजे जुन्या वेसणी मित्रांपासून पूर्णपणे संपर्क तोडून टाकल. टाकल्याना खूप चांगला परिणाम होतो कारण मित्रता एवढी घाण एवढी चांगली गोष्ट ई हे आण खराब गोष्ट ही जे माणसाला बिघडू
बरोबर आणि पती किंवा कुटुंबातील एखाद्या जर व्यक्तीला व्यसन असल्यास म्हणजे घरात बांडणे आणि तणाव पण वाढू शकत तो त्यानंतर आता मुलांवरही त्यांचा परिणाम होऊ शकतो घरातील वातावरण सतत तणावपूर्वक असरे म्हणजे असेल तर मुलांच्या शिक्षणावरही आणि मानसिक विकासावरही परिणाम होऊ शक शकतो म्हणून व्यसनामुळे व्यसनमुक्त कुटुंब हे आनंदी निरोगी कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे. व्यसनामुळे म्हणजे समाजावरही अनेक वाईट परिणाम होत आहेत. आणि व्यसनाधीच व्यक्तीवर कामावर नियंत्रण पण म्हणजे नियंत्रित पण जाऊ शकत नाही त्यामुळे रोजगार आणि उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो म्हणजे खूप सारे हिंसाचार आणि इतर सामाजिक समस्याही वाढू शकते म्हणून व्यवसायनामागे आपण काय मार्ग घ्यावा सर्वप्रथम आता व्यक्तीने स्वतःच्या व्यवसनाची जाणीव ऊन घेणे आणि ते सोडण्यास ठाम निर्णय घेणे हे फार आवश्यक आहे.
हो आणि व्यसनमुक्त करण्यासाठी ना सरकारने अनेक संस् त्यांना मोफत किवा कमी खर्च्यात मदत करत म्हणजे बघा सरकारी व्यसन मुक्ती केंद्र म्हणे शासकीय रुग्णालयामध्ये ना म्हणजे जिल्हा रुग्ना जिल्हा जिल्हा जिल्हा परिषदेची रुग्णालय असतात म्हणजे मोफत होत चराणी समुद पेशन केंद्र पण असतात भारग आणि व्यसनमुक्ती हेल्पलाईन नंबर पण हे म्हणजे भ सरकारची जा व्यसन होती हेल्पलाईन हेल्पलाईन म नंबर हे ना हे चोवीस तास म सेवा देते आणि ग्रुप्स म्हणेदाहरणार्थ अल्कोहोललिकस अनोनिमस ज्याला म्हणतात ना आपण. तिथे पूर् पूर्व व्यसनी लोक हाय ना एकत्र येऊन आपला अनुभव सांगतात आणी एकमेकांना व्यसन सोडण्याची पण मदत चाल मदत करणार.
मात्र हो व्यवसाना आधीच व्यक्तीशी बोलताना मान किंवा भांडण न करता प्रेमाने संवाद साधणे पण गरजेचे आहे पण महिलांनी जर स्वः आताही तंबाखू गुटखा किंवा इतर आता महिलाही करतात. तंबाखू खातात गुटखा खातात पण गुटखा किंवा इतर व्यवसायापासून दूर राहिले ना अ नि राहिले पाहिजेत आणि मुलांना लहानपणापासूनच व्यवसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले पाहिजे. कारण शाळा आणि माविद्यालयामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली पाहिजे, विद्यार्थ्यांना व्यसनाचे आरोग्य विषयक आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून पण सांगितले ले पाहिजे गावामध्ये आणि शहरामध्ये व्यसनमुक्ती अभिमान म्हणजे अभियान जनजागृती कार्य क्रम व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली पाहिजेत.
हो व्यसनाचे ना खूप दुष्यपरिणाम आहे, म्हजे शारीरिक नुकसान आहे म्हणजे शरीराच्या ख्य नाड्या ज्या असतात ना. आणि मज्यासंत कमजोर होतात, म्हणजे कर्करोग कॅन्सर सारखे आजार पण मग होऊ शकतात आणि मानसिक तर मन निराश भीती आणि विचारशक्ती पण तयास होते म्हणजे ना, जो त्याला असं भीती वाटली की म मला कायतरी होऊन जाईल. ते नी होणार आणि कौटुंबिक त्रास म्हणजे कुटुंबाची आर्थिक स्थिती न बिघडते आणि नात्यांमध्ये ना दुराव पण निर्माण होतो. हहं आणि मग त्याला आहे ना जे मुक्त होण्याचं त्याला जे मुक्त व्हायचं असेल मग मनाची तयारी, पण पाहिजे आणि ना समुपदेशन आणि संगत आणि व्यसाणमुक्ती केंद्र, केंद्रात पण त्यानी ना त्याची व्यसनमुक्ती केंद्रात पण त्यांनि मदत घेतली पाहिजे, आता तर ते लवकर फर
बरोबर हो आपण एकत्र येऊन व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी, प्रयत्न केले पाहिजेत. कारण व्यवसनामुक्ती केवळ एका व्यक्तीची जबाबदारी नाही तर कुटुंब, मित्र, मित्र, शाळा, समाज आणि शासन या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे फार आवश्यक आहे.
हो व्यसन हे केवळ स्वतःच नाही तर सर्वांचे जीवन नष्ट करून टाकतो.
बरोबर आणि आपण संदेश पण पोहोचवला पाहिजे. व्यसनाला नाही म्हणा आणि निरोगी जीवनाला हो म्हणा. असा हा संदेश पाठवला पाहिजे, कारण निरोगी व्यक्ती आणि व्यसनमुक्त कुटुंब म्हणजे, खुप आनंदी कुटुंब वाटत.
हो व्यसन ही खूप घान गोष्ट आहे. हं
व्यसनमुक्त समाज हेच निरोगी आनंदी आणि प्रगत समाजाचे लक्षण आहे म्हणून कुटुंब वाच आणि समाज ही घडवा. ही आपण व्यसन सोडा आरोग्य जपा हे म्हणजे इथे सारखी- किती घोषणा आहेत आपण ते लोकांपर्यंत पोहोचवल पाहिजे आणि लोकांनि जे व्यस व्यसन करत असेल त्यांनी ही व्यसनमुक्त व्हायला पाहिजे, कारण व्यक्तींना मदत आणि आणि दुसऱ्यांना मदतही केली पाहिजे, अशा लोकांना.
तुम्ही व्यसन व मुक्त व व बद्दल खूप, चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद हं